हॅलो
हा बोला
हा बोलाना काय म्हणताय? हॅलो
हा येते आवाज
हा येतोय येतोय. काय हॉस्पिटलला गेलता काय?
होय, हॉस्पिटलला गेले होते.
का ओ तब्येत बिघडली काय तुमची? हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो, हा बोला आवाज येतोय? आमचं काय चाललंय जेवण वगैरे करून ते आता आवरलं. हम्म का हो झाला की, बाकीच करते मम्मी
हा हा
हम्म, तुमचं झाला का?
हो झालंय, चपात्या तेवढ्या करायच्यात फक्त.
अच्छा अच्छा, तब्येत तुमची बिघडलेली काय म्हटलं?
तुम्ही नाही बनवत स्वयंपाक?
हॅलो
तुम्ही नाही बनवत का जेवण?
नाही बनवते की, थोडं मी मी करते थोडं मम्मी करते. चालू असतं आमचं, हम्म हम्म तुमचं झाला व्हय स्वयंपाक?
हो चाललय हळूहळू आपला, उशिरा जेवण असतं त्यामुळं
हा ते आता लेट जेवायचं हेच झालय ना त्यामुळं
हो तेच ना.
आमच्यात ना जरा लवकर जेवण असत, नऊच्या साडे, आठ - साडेआठला म्हणजे जेवायला बसतात सगळे आमच्यात.
हम्म, चांगलंय उलट तेच ना.
हो लवकर जेवुन मग, लवकर झोपून टाकायचं स काळी सगळे कामावर जातात ना आपल्या आपल्या त्यामुळं जरा मग हे करावं लागत
झोप पण पूर्ण होते लवकर झोपल्यावर.
हो मग सगळे कसे थकून येतात ना काम करून त्यामुळ मग लवकरच आरावं लागतं. हम्म बाकी काय म्हणताय?
काही नाय निवांत.
हम्, तुम्ही नाही नाही अजून, तुम्ही?
मॅरीड हाय.
हां ह अच्छा, अच्छा नाही, मी जॉब करते आणी आपलं सीएससी सेंटरला आहे.
हा, हा
हा ते पण आत्ता झालं दोन महिने झाला लागले आता
हा
हो तुम्ही घरीच असता ना?
हो घरीच असते म्हणजे त्या पेक्षा बऱ्याच मोठे आहात.
हम्म हम् हम्म
बाकी तुमचं कोल्हापूर जि्ह्यातच राहता ना तुम्ही?
हो, कोल्हापूर
हा ह मग इकडे कुठे फिरायला वगैरे गेलता काय नाही पन्हाळा वगैरे बघून आला काय नाही सगळं?
नाही काय.
अजून गेल नाही तिकडं?
नाही कुठच नाही.
अरे बापरे आ तुम्हांला फिरायंच, हम्मं
तुम्हीं गेला होता का?
हां मी आम्ही सारखं कसं मला फिरायची आवड हाय प्रवासात करायची त्यामुळें आपलं कोल्हापूर पन्हाळा कोल्हापूर मी सगळं फिरले.
अच्छा
होय
ज्योतिबा मंदिर तेवढा गेलो होतो परत दुसरं काय नाही कोल्हापूरमध्ये अजून काही बघितलेलं महालक्ष्मी मंदिर वगैरे तेवढंच
अच्छा अच्छा बराबर आम्हीं नेहमी सगळे लहान- लहान लेकर.
हम्मं
म्हणून जोतिबा वैगेरे तिकडे पण जाणारं आहे.
च्यांनां, एकाला कधीं भेटला तरं दुसऱ्याला भेटतं नाही.
कायतरी एक कामं असतयच.
हा, नाही काम असले की नाय मगं
हा ना
हाँ काम असल की भेटत नाही कायच नाही.
हम्म
हम्मं हम्म, बाकी काय मगं? मला कसं फिरायची नां आवड हाय त्यामुळं मी आपल्या इकडं सगळं फिरते आपलं हे खिद्रापूर वाडी, नरसिहाची वगैरे इकडं तिकडं देवालाही सगळं जाऊंन आयलय प्रत्येक वर्षी आम्हीं ट्रिप वगैरे काढतो आता मे मध्यें बस ने आपल मालवण, सिंधदुर्ग, गणपतपुळे कुणकेश्वर कडे फिरून आलोय मैत्रिणी सोबतं हो हो मला कसं आणि परतं मी आ गेल्या वर्षी मी त्र्यंबकेश्वरला पणं जाऊंन आलों तिकडं. अ ट्रेनिं गेलतो आम्हीं
हां हां
हो आणि प्रवास करतं रहावा आणि प्रवास केल्यानं हे. डोकं पणं हे होतें.
तेचं नां घरांत बसून कांहीं दिवस गेले जातं नाहीं.
हां हां
फिरायला तरं पाहिजे तेवढं थोडं फार तरी आम्हीं इथल्यांईथं पणं बाहेर पडतं नाहीं घरातंन.
हो हो हो ते आहेचं. हो
आज कायं स्पेशल वगैरें कायं आहे कां घरी
कांहीं नाहीं स्पेशल वगैरें आज कांय नॉन व्हेज असतें आज हो हां नॉन व्हेज असते पणं आज कायं नाहीं केेलं. आज जरा मंमीचीपणतब्ये जरा डाऊन होती त्यां मूळ कायं आज नाहीं बनवलं कांहीच आहे आपलं नॉर्मल. हम्मं डाळ भात केलां आणि मी हे केलं मगं.
हम्मं तुम्हांला आवडतं जेवणं बनवायंला.
मला तरं खूप आवडतं तसं नव्हीन नव्हिन रेसिपी ट्राय करायला आवडतं. खायालां पणं आणि बनवांयला पणं
हम्म बनवायला आवडते.
हो. तुम्हाला पण आवडत असलं ना.
हो आवडते असतेय काय काय चालूच. तर्क
हो हो
कधीं होतंय सक्सेस कधीं बिघडंतय.
हो ते तरं सगळ्यांत चालायचं. हॅलो
हा बोला ना.
हम्म नेटवर्क ईश्यू नेटवर्क ईश्यू मुळे मधे जरा आवाज कट होतोय.
रेंज आहे मला फुल.
आणि इकडे पण जरा आहे ते हे करून पावसाचं वातावरण हून गेले त्यामुळे पण होतेय हम्म. आणि ते आपला पण अ तसं म्हणाया गेल तर नाहीये एवढं काय.
हम्म हम्म. अच्छा बाकी का
हॅलो.
हा येतोय का?
हा बोला की हो नाही काय अ तस मी तर तर भरपूर म्हे लहानपणा पासून मीच राहिलेले. तिकड त्यामुळे मग तसं आहे तिथलं सगळं माहिती वगैरे
हा घरात किती जण असतां मगं?
हम्म मी माये दोन भाऊ मीन मम्मी पप्पा. असतो आम्ही सगळे हम्म. तुमच्या?
आमचे असतात मी मिस्टर सासू सासरे दीर
हा हां.
आजी सासरे आजू सा आजत सासरे
बरींच मोठी फॅमिली हाय मगं.
हम्म.
हो तीन पिढ्या एकत्र बराय मंग. हम्म नाही कुटुंब म्हण फॅमिली पण असल आपलं एक खटला असलेला चांगल अस
हा तेच ना माहेरी आमच्या ते कंसय जॉईंट फॅमिली होती इकडे आलं जरा छोटी फॅमिली झाली आम्ही एक माहेरी असताना अ चौतीस पस्तीस जणांची फॅमिली होती चांगली आमची मोठ्ठी.
अरे बापरे हा बरच म मोठ्ठीच फॅमिली हो अ नाही उलट ते छान आहे सगळ्यांसोबत मिळून मिसळून घेता येतं ए असं एन्जॉय पण कुठं पण गेलं काय असल घरात पण असल छोट्या मोठ्या गोष्ट हो भारी असतं ते. मला पण आवडते जॉईंट फॅमिली पण कसं आमच्यात सगळे जॉब साठी इकड् तिकड्या बाहेर गेलेलेत त्यामुळे सगळे फुर्ली गेलेली हो पुणे मुंबई इकड तिकडे सगळे गेलेलेत बेंगलोर हम बाकी काय म्हणताय मंग?
काय नाही व हे चाललंय रोज आपलं उठायचं घरातलं स्वयंपाक वगैरे हे ते रोज तेच तेच तेच
स्वयपागा मध्ये पण कसं नवीन नवीन ट्राय केलं ना तर नंतर काय असं कंटाळा ये नाई स्वयपाकाचा हां. आणि कसं मत रोज असं विचार कराव लागतं आज कुठली आम ची कुठली भाजी कराय
ते एक मोठा प्रश्न आहे रोजचा
हा मग मी काय करते ज्या दिवशी कंटाळ येतो भाजी आमटी वगैरे करायचा ना त्या दिवशी काहीतरी झटपट नाश्ता बनवायचा आणि तोच खायचा मग
त्या पण असल्यावर एक म्हणजे एखाद एकट्याला ठीकय पण घरचे सगळेच खातेत असे नाही
हो ते पण आहेच
आपल्याला काहीलं काही चाल
चालत हो एकट असल्यावर काही नाय चालतं मना पण ते सगळे अस तल्या वर सगळ्यांना पण द्यावायचं करायच बनवायचं ते आहेच हम् तर आता तुम्ही करा तिकडून कॉल मला कट करून हा